हॅलो. हॅलो बोला ना. अ कस आहे? मस्त मजेत. तुम्ही सांगा.
मी बी चांग, मी बी चांगला.
अच्छा. काय म्हणता मगं?
अं अम
बोला ना.
मी म्हणजे आजे आज सकाली रेडिओपर का काही जुनी गा ऐकत होते. तेव्हा वाटल की, संगीत या विषयावर आपल्या भरपूर गप्पा मार मारता येतील.
हो. अ अगदी बरोबर संगीत हा असा विषय आहे कि, त्यावर कितीही बोलाल तरी कमीच. हो वाटत संगीत हे केवल मनोरंजन नसून आपल्या भावनाचा प्रतिबिंब आहे. हो हो बरोबर आहे. हो ना संगीत हे केवळ मनो मनोरंजनाची गोष्ट नाही ना तर, त्या त्याच्यातून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. एक सुंदर संगीत म्हणजे एक सुंदर भाषा आहे. त्याच्यातून आपनाला जे पाहिजे आपल्या मनातले दुःख, आपल्या मनातला आनंद सगळ्या गोष्टी आपण त्या संगीतातन समोरच्या पर्यंत पोहचवू शकतो. तो
बरोबर हाय.
ना हा कुठली प्रेरणा आहे प्रत्येक आणि प्रसंगी संगीत आपल्या मनाला काही-काही अशे बघा ना गाणे असतात, काही काही संगीत असतात कि आपल्या मनाला ते स्पर्श करून जातात. किंवा आपल्या जर डोक्यात एखादा विचारा अस अन आपण ते गाणे ऐकलं तर ते एकदम आपल्या मनाला त्या भावना जुळून जातात. आणि तुम्ही बघा आपण जर जास्त डिप डीप्रेशनमध्ये असल काही टेनशन असल कुठलंही सॉफ्ट संगीत ऐकलं किंवा कुठलंही संगीत आपनाला जे आवडतं
उत्साहवर्धक हम्म.
मन शांत होतं ताण कमी होतं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आपणाला.
बरोबर आहे.
आणि संगीतातून बघा प्रत्येक संस्कृतीची ओळख तिच्या संगीतामधून दिसून येते.
हो.
प्रत्येक. हो भारतीय स. भारतीय शास्त्रीय संगीतापासून ते लोकसंगीत. आणि आधुनिक गाण्यापर्यंत प्रत्येक प्रकारचे स्वतःचे एक वेगळ सौंदर्य असतं, स्वतःची एक वेगळी ओळख असते, आणि गायक पण त्यानुसारच ते गातात. त्याच्यामुळे ते आपल्या मनाला मना. पर्यंत खूप म्हणजे आतपर्यंत जात.
बर आहे एखाद्या दिवशी.
दिवशी मन खूप आनंदी असेल तर, उत्साक गाणी एका तर कधी शांत संगीत मनाला समाधान देईल हो संगीतामुळे मन कस शांत. होतो, ताण कमी होतो, सकारात्मक. ऊर्जा मिळते.
अं मला तर असं वाटत की संगीत हा माणसाच्या सर्वात ज्वलना मित्र आहे.
हां जेव्हा कोणी आपल्या जवळ नसतं तेव्हा संगीत आपल्याला साथ देत अनेक लोक एकटेपणा दूर करण्यासाठी गाणी ऐकतात. हो.
आपल्या घरातही अ लहानपसा पाणापासून अं संगीताचे वातावरण होत अ म्हणजे वडील भक्तीने एकाचे.
बरोबर आहे. जिथे काय आहे ना जिथे शब्द आप. पुरे पडतात ना, तिथे संगीत बोलू शकतं. आपल्याला काही. काही वेळेस नाही का, समोरच्याला आपल्या भावना व्यक्त करता येत. नाही किंवा आपल्या मनावर एक ओझ असत एक दडपण. आपण त्याला बोलू पण शकत नाही, की बाबा मला हा त्रास होतोय मला. ही गोष्ट हवी पण एखादं गाणं लावलं किंवा ते गाणं म्हणून दाखवलं, किंवा त्या संगीतात ना आपण त्या माणसाला व्यक्त केलं तर त्या माणसापर्यंत भावना लवकर पोहोचतात.
बरोबर आहे अ आमच्या घरी सुद्धा सकाळी अभंग आणि भंजन लाव. जायची त्यामुळे दिवसाची सुरवात खूप सकारात्मक व्हायची.
कुठले-कुठले प्रकार वगैरे आहेत ते.
हो.
संगीताचे प्रकार माहिती आहेत का म्हणलं?
अं.
म्हणजे हो शास्त्रीय संगीत, वेस्टर्न-वेस्टर्न संगीत, लोकसंगीत, भक्तीगीत, बडबड गीत, धार्मिक हो चित्रपटगीते आधुनिक. संगीत. तर.
हो मंदिरामध्ये.
त्याचबरोबर आपले काही छोटे-मोठे सण असतील लग्न समारंभ. किंवा छोटे मोठे का कार्यक्रम असतील ट्रेडिशनल वगैरे तर त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संगीताशिवाय पूर्णच वाटतात ना संस्कृत. कार्यक्रम ठेवतात त्याच्यामध्ये सांस्कृतिक संगीत. किंवा हे.
महाराष्ट्रातील वारकरी परंपरागत तर अभंगांना खूप महत्त्व आहे.
खूप-खूप.
अगदी संत तुकाराम, संत नामदेव. संत ज्ञानेश्वर याच्या रचनांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे.
हो. ताई तुम्हाला कोणता संगीत प्रकार सर्वात जास्त आवडतो? सांस्कृतिक. हो आणि शास्त्रीय संगीत आवडतय. शास्त्रीय पण हो ऐकते मी मला नाही का
हा ह हा मला लोकगीत खूप आवडतात.
खूप
अ गा गावाकडच्या वातावरणाची अं आठवण येते
खूप गावाकडचं वातावरण कसं एकदम शांत असत तर ऐकायलाही छान वाटत.
हम्म लोकगीतामध्ये आपल्याच्या संस्कृतीच्या सुगंध असतो अं लग्नगीते, ओव्या अं लावण्या ओवाडे हे सर्व आपला सांस्कृती वारसा आहे.
काही लोक काय करतात. संगीत म्हणून फक्त मनोरंजन म्हणून संगीताचा वापर पण संगीतामुळे नाही का मनाला एक प्रकारची खूप शांतता मिळते किती स्टेस असेल किती ताणा तणाव असेल आपल्याला संगीत ऐकलं की थोडं माइंड रिलॅक्स होतं हे होत. त्याचबरोबर ऊर्जा संगीतामुळे मा नवीनच ऊर्जा मिळते काम करण्याची म्हणा काही काही आपल्या गोष्टी असफल झाल्या तर ते परत करण्याची जिद्द निर्माण होते प्रेरणा मिळते संगीतातून.
बराबर आजकालाच्या पिढीला अ अशा पारंपरिक गाण्याची माहिती कमी आहे.
हो खूप कमी आहे.
ही आपली जिम्मेदारी आहे संगीताला मुले मुलाच्या विकास चांगला होतो अ असं म्हणतात.
हो.
अगदी खरं संगीतामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि सर्जनशक्ती ते वाढते.
हो आजकाल डिजिटल युगात शाळामध्ये संगीत विषय शिकवला जातो. हो
संगीत मुलांना आत्मविश्वासही , असं ही ते अं स्टेजवर गाणं म्हणतात.
आता त्याचा संकोच कमी होतो, पहिले ज काय होतं संगीत ऐकायचं मला तर कोणाकडे तरी चुकून एखाद्याकडे रेडिओ वगैरे असेल तर काय काय होत संगीत ऐकायचं म्हणलं तर माणसाला ऐकायला भेटायच, पण आजकाल तर असं राहील नाही की मोबाईल आहे इंटरनेटमुळे नाही का जगभरात संगीत सहज उपलब्ध झाले. सगळ्यांकडे म्हणजे केव्हाही आपल्याला एखादं गाणं लावायचय, हा लावलं आणि ऐकलं आणि त्याच्यामुळे नाही का जे संगीत नवीन कलाकार आहेत, जे गायक आहेत, त्या कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी मोठे मोठे व्यासपीठ मिळाले, त्यांना काम करण्याची संधी मिळाली, त्यांचे गाणे लोकां पर्यंत पोहोचतायत. त्यामुळे त्यांना बेरोजगार ही कमी झाला काही गायकांचे म्हणजे उदरनिर्वाह वाढला त्याच्यामुळे. आणि संगीत कसंय हे जीवनात आनंद, शांती, आणि प्रेरणेचे अखंड स्रोत मानले गेले पहिल्यापासून सुर आणि ताल यानं ज्या माध्यमातून ते प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करत आलेलं आहे त्याच्यामुळे संगीत ही एक अशी गोष्ट आहे कोणालाही जन्मले लेकरापासून ते कोणालाही आवडत.
संगीतामध्ये रियाज खूप महत्वाचा असतो. नियमित सराव केवल्याशिवाय प्रगती
प्रगती होत नाही, संगीत तस नाही का, आपल्या आरोग्यावर सुद्धा सकारात्मक परिणाम होतो. ऐकल्याने तनाव कमी होतो, मन प्रसन्न राहतं, त्यामुळे नाही का? एकाग्रता वाढते माणसाच्या म्हणजे काही आजार असेल तर माणसाच त्यातन काही आपलं काही दुखालं की आपल्याला वाटतं बाबा हे दुखलालं, हे दुखलालं पण संगीत ऐकल्याण आपलं मन डायवर्ट होतं बाबा ह्याच्याकडून तिकडे जातं आणि त्या गोष्टी सुुद्धा आपल्याला म्हणजे आजार पण सुद्धा कमी होत. हॅलो. हॅलो. हा, येतोय आवाज?
हा, खूप छान.
म्म, बोला ना?
हा मला बघा, बासुरीचा आवाज खूप आवडतो, खूप मधुर आणि शांत वाटतो.
का मला तर अ, अ, तुम्हाला कुठले गायक वगैरे आवडतात? हा मला तब्बला आणि हार्मोनियम आवडतात. हार्मोनियम नाही येत मला, पण.
हा.. भारतीय संगीतामध्ये अनेक सुंदर वाद्य आहेत सितार, संतोर, स, सदोर, संतूर, तब्बला, पखवाज, बांसरी, अ हार्मोनियम प्रत्येक वाद्याच्या च्या वे वेगळा आवाज आणि सौंदर्य असत.
हा, हो
काही वेळा शब्दशिवाय फक्त अ वाद्यसंगीत ऐकलं तरी मन भरून येते.
हो. संगीत आणि आरोग्य याचा काही संबंध आहे का? हो, आहे ना. संगीत, बघा ना, आपलं आ एखाद्या वेळेस आपनाला ताप आला, आपलं मन अस्वस्थ असेल आपण कुठल्या आजारा आपनाला कुठला मोठा आजार असेल आपलं लक्ष कंटिन्यू त्याच्याकडे जातं की बाबा मला हे झालंय माझं हे दुखत आहे हे वगैरे पण जर आपण गाणे वगैरे ऐकले तर आपलं मन डायव्हर्ट होतं, शांत होतं, आणि एकाग्र होत. आपल्याला म्हणजे एकसाच कुठलं योग, आ.. हे करायची गरज लागत नाही. काही नाही. मन शांत झालं कीं, ऍटोमॅटिक मग थोडस आजारपन सुद्धा कमी झाल्यासारखं वाटत.
बरोबर आहे. तणाव, चिंता, नैराश्य, कमी करण्यासाठी.
यासाठी, शांत संगितामुळे मन स्थिर होत. हो. बरोबर हाय. म्हणे जे असं संगीत औषधासार काम करत. हा एक प्रकारचं औषधच हाय. तय. संगीत हे माणसाच्या जीवनात एक प्रकारच औषधच. दुसऱ्या औषधाची गरज नाही ना! बरोबर, खूप सुंदर बोलतात ताई. आजची आपली चर्चा खूपच छान झाली. हो, थँक यु मलाही खूप आनंद झाला. थँक्यू.
पुन्या भेट्युला आनी, अशाच एखाद्या सुंदर विषयावर गप्पा मारूया. हो. नमस्कार.